हॅलो बोलाना ताई.
हां सॉरी हा मी डायरेक्ट कॉल केला. सांगितल.
हॅलो
हॅलो येतोय आवाज?
हां येत हा आवाज येतोय बरोबर.
हो हो येतोय.
हां तेच मला नंबर दिला तुमचा कारण माझे पण टास्क आजून बाकी आहेत. ते एकीने नंबर दिला ती बोलली का यांच झालय का बघा.
बर चालेल काय म्हणता काय करता तुम्ही?
मी हाऊस वाईफच आहे.
ह कस वाट बघा ना तिकडे पाऊस चालू आहे सकाळपासून.
आणि पाऊस ते कस थो पडतोय थांबतोय पडतोय थांब एवढा कंटिन्यू नाही चालू. थोडा थोडा हाय.
हां हां हम्म आमच्याकडे पण होता चालूच आहे म्हणजे आता दुपारी होता थोडस उघडा. पण मग चालूच आहे थोडा उ उघडतो येतो.
हां तेव्हा आमच्या इकडे पण तसच आहे. हम्म कुठे राहता तुम्ही?
आम्ही इकडे नाशिकला. बाकी काय म्हणता मग? कस हो.
चा आणी वगैरे झालं?
अ नाही ना घ्यायचच ये चहा, तर तुमचा झाला का चहा?
नाही नाही. मी आज कंप्लीट करायचे आहे ना तर आज त्याच्याच मागे लागलीये. आणि मुलगा पण छोटा आहे माझा तर तो पण मस्त चा छान दिवसभर झोपलाय मध्येच उठतोय त्याच्याकडे पण ल लक्ष द्याव लागतय बोलली बघू रे जेवढं होईल तेवढं होऊन जाईल ना. तर तेच आमचा असा एक क ग्रुप बनवला आम्ही चौघी, पाच जणी आहेत म्हणजे माझ्या अ फ्रेंड आहेत, सिस्टर आहेत माझ्या.
हा हा हा हा.
अ त्यांचं सगळ्यांचं झालंय म्हणजे चौघिचा ग्रुप आहे त्यांचं झालंय मी एकटीच राहिलीय तर आता मी मेसेज केला का कुणाचा असेल नंबर तुमच्याकडेच त्यात एकीने दिला त्यांच्यातलीच एक आहे तिने दिला नंबर तुमचा.
बर बाकी काय म्हणता? बाळ काय आहेत किती महिन्यात आहे तुमचं?
बाल माझ आहे आता एक वर्ष झालंय त्याला एक वर्ष तीन महिने. आणि अ मुलगी पण ये मला हं त्याच्यापेक्षा मोठी मुलगीये आठ वर्षाची.
हा हा हा हा.
हा.
हम् ह.
ती हाये ती तिसरीलाय.
हम् हम् हम्, स्कूलला जात असेल ना ती? हा हा, हम् ह बर मला तर मुलग्या सेकंड ला जातो तो.
हम्‌.
बाकी काय आज सुट्टी रविवार होते. हम्म एक मुलगा.
हम्म्.
बाकी मग उपास सोडाय असेल ना तुम्हाला?
अं हा उपवास म्हणजे अ- आता हा मुलगा झाल्यापासून नाई मी उपवास करत म्हणजे तो फिडिंग करतो ना.
हा हा हा.
हा तर म उपवास वगैरे नाही सध्या करत.
हा ह हा.
तशी हा तशी पकडते पण आता तो झाल्यापासून नाई कारण ते नाही जमत तो फिडिंग वगैरे जास्त पण नाय करत त्याला कसं झोपतानीच फक्त हे करते पण नाय तो झाल्यापासून नाय एवढे उपवास वगैरे करत.
हम् हम्म हम् नाई काय नाय देव कुठे म्हणतो उपवास करा फक्त चांगले रहा तुमी मनाने स्वच्छ ठेवा मन बाकी कुठे देव म्हणतो उपवास केलाच् पायजे असं काई नाईये बें.
होय ना.
आपण चांगलं कर्म केले तर तेच हवं असतं देवाला.
हो ना. तुमच तुमच्याकडे असत म्हणजे.
हो आम्ही कालनार पूर्ण म्हणजे घरात होते सगळ्यांना म्हणजे आमच एकत्र कुटुंब आहे ना. होते म्हणजे लांब. लहान मुलांना त खाल्ल त्यांनी म्हणजे दोन्ही पण खाल्ल त्यांनी आता उपवासाच आवडत. मुलांना ना वडे केलेले होते शाबुदाना वडे ते ही खाल्ले हम्म
हो जॉइंट फॅमिलीये का तुमची?
बोला ताई.
हां जॉईंट फॅमिली आहे तुमची?
हो
हो कोण असत घरातत म्हणजे सासू सास
सगळ हो सासरे नाई मला सासू अ जा हो तिच्या दोन मुली जावेला दोन मुली आहेत. हा आठ नऊ जणांच आहे कुटुंब.
म्हणजे तुम्ही सगले एकत्र राहता?
हो
हो
हम्म
आमची पण जॉईंट फॅमिलीये सासू सासरे आहेत माझ्याकडे. आणि जाउ दीर वगैरे ते वेगले राहतात.
हां हां हां
म्हणजे बा अशे हे अस गाव गावच असेल ना तुमच पण?
हम्म हो गावच.
गावा ठिकाणी कशी आपली घर कशी आजूबाजूलाच असतात.
हम्म
हम्म त्या बाजूला राहतात मी एकीकडे राहते म्हणजे मध्ये असे पा र्टिशन आहे एकच घर आहे आमच मोठ घर आहे.
हम्म नाही चांगलच ते डिव्हाइड असल का अस.
हो
व्यवस्थित होत काम. ते योग्यच असत.
बाकी काय एकच मुलगा आहे ना तुम्हाला?
हो
हां म लग्नाला किती वर्षे झाली तुमच्या?
माझ्या आठ नऊ झाले.
हो माझे पण माझ्या आता दहा वर्ष होतील लग्नाला. हम्म ते कस मुलगी मला म्हणजे कस लग्न जरा लव कर म्हणजे बावीस वयात लग्न झाल. आणि लग्नानंतर काही जणांना लवकर प्रेग्नेन्सी राहते. मुलीच तर मुलगी लवकर म्हणजे अ एक दीड वर्षामध्येच मुलीच मुलगी झाली आणि नंतर तर आम्ही थोडा ब्रेकच घेतला म्हण एवढा विचार नाही केला सेकंड चान्सचा. पण नंतर घरचे बोलायला लागले अजून एक होऊन जाऊ द्या. झाला तर झाला मुलगा मग तो सेकंड चान्स घेतला.
हं म आताा मुलगा आहे का तुम्हाला?
हम्म.. आता मुलगा आहे दुसरा. हम्म
बाकी म तुमचं काही, किती शिक्षन झालेलंय, काय?
शिक्षन माझ बीकॉम झालंय. हं, आणि अशे आपले कम्पूटर..., कम्पूटरचे कोर्स वगैरे केलेत सगले. पन् न लग्ना आधी करायचो जॉब वगैरे, पण आता लग्नानंतर नाई हे असे जॉईंट फॅमिली वगैरे, मुलां वगैरे, मुलीं नाही जमत.
हम्म, बरोबर. हो ना.
आता हे भय् भईणीने सांगितलं, जरा प्रोजेक्ट ते तुम्हालं घरच्या घरी जरा बसून हं बघा, होत असेन त करा. त बोलली बघू द्या. आपल्याला ट्राय करायला काय जाते.
हो एक नवीन हा अनुभव मिळतो न आपल्याला पण.
पण हे कसं कॉलिंगच, एवढं हे नाही जमत ओ. कसं म्हणजे घरात पन ल क्ष द्यायला लागत, बाकीची काम
हो, बरोबर आहे न.
पण ते आज बोलली आजचाच दिवसये, त बोलली पूर्ण करूनच घ्यावं बोलली.
समोरचे पण रिस्पॉन्स नाही करत न असं होऊन जात काधी कधी.
हो न. आता माझ्या बरोबर ज्या चार होत्या ना, त्यांचे झाले कम्प्लीट. आता मी एकटीच राहिली आहे आणि बा बाकीचे जे नंबर दिलेले, बहुतेकांचे झाले ते. तर तुमचं अजुन बाकीये का बरचं? हॅलो
हा हा हा हा, बोला न.
तुमचं बाकीये बरंच?
हो, बाकीये न माझे पण.
हो.
हम्म
बघू, झालं तर झालं, एवढं काही मनावर नाही घ्यायचं.
हं
हम्म.
बाकी मग अजून, अजून काय आवडत तुम्हाला असं करायला, म्हणजे आवड कायाय तुमची?
आवड आता अशी काय म्हणजे अं दुसरं
हम् हम्
हॅलो, चालूये ना?
काय?
दुसरं बाकी ब, दुसऱ्या बाकीच्या गोष्टी आवडतात करायला म्हणजे असं आपलं पार्लरच वगैरे, मेहंदी. दुस-या हा आशे कोरस् - मेहंदी अशी ही.. थोडी फार येते, एवढी नाही, प्रॉपर नाही एवढी.
म्हणजे अवो, छंद काय तुमच? असं वाचन, किंवा मग असचंन नवीन नवीन. पाककृती वैगेरे असं असतं ना.
हां हां.
किंवा फिरायला जाणे, असं काही छंद असतील नं तुमचे? हंहं
फिरायला जायचं ते, त्याचे नाही एवढं पन घरच्या घरी जर काही नवीन वस्तू बानवायची असेल, तर आवडते बनवायला. जरी नाही चांगली झाली- - तरी हो बनवते. म्हणजे नाय पण असे ट्राय करायला काय हरकते. पण असे नसेल, हा. पण जेव्हा कोणी नसेल ना घरात. तेव्हा मी ट्राय करते. असं म्हणजे कसं? जॉईंट फॅमिलीमध्ये एवढ्या गोष्ट टी नाय ना हे करता येत. ऍडजस्ट. तर कधी तरी आपली करते ऍडजस्ट. बाकी? तुमचं? तुमचं शिक्षण किती झाले?
माझं एमकॉम झालेलंय.
हो चांगलं झालंय. म जॉब चा वगैरे तुम्ही नाही
हो करते मी पार्ट टाइम जॉब.
हो का?
हो मी ना मॉर्निंगला जाते. म्हणजे अ अ ट्युशन घेते मी.
हा.
अ मॉर्निंगला च माझी बॅच.
हो का? ट्युश म्हणजे ट्युशन क कोणत्या ह्याच्यावर घेता? आ तुम्ही- -
लहान मुलांचे ट्युशन. हो श हो शिकवणी.
कितवीचे?
अ सगळे सिक्स सेव्हन पर्यंत घेते. फर्स्ट टू सेव्हनथ पर्यंत.
हा का?
हम्म हम्म.
ते म्हणजे घरापासून बाहेर जाव लागत.
हा हो बाहेर पण घेते. आणि घरी पण घेते. एक बॅच.
हो का? बरय की म. म्हणजे आणि मग असं जॉबचं वगैरे नाही का बाहेर कुठं बघितलं असं?
जॉबच हो. माझ्या मुला मुळे मला नाही ऍडजस्ट होत ना बाहेर. तो लहान अजून. आणि हा म त्याच्यामुळे नाही ऍडजस्ट होत मला बाहेर.
म तेच. मुलां मुले नाहीच होत. त्या त्या एका गोष्टी मुळ मग थोड्या फार ऍडजस्ट